हा.
अ अय.
ह ओ आ आ आ
थोडी गाडी पुढील गे
हम ह
हॅपी बर्थडे
काय चालूय हाती बसयेतो यऊ हॅपी बडे
हॅपी बर्थडे. नेनता का बापू. नग नग दि मग होय, लुडोच खेळायला लागले त बसून.
हो.
हम्म. कशाला, नाही नाही अ ती म्हातार झालय त्याज असत काय?
आता पेला काय होते
हे.
होय काय होय? काय शिवा असं अस
हम्, हा तिकड त मुकाम आहे का माझा? काय म्हली?
तरणा असू दे म्हातारा असू दे आपला जिवलग मित्र हाय विषय संपला.
त्याला दुपारीच करू मनल होत. नग नग मला तसल काय आवडत नाही मला काही गरज नाही, सकाळी गेले गेले पेढे खाऊन हम्म. ग हा मी, काय म्हणतोय? काय म्हणतोय? आह
अ
झोपायलि का नाय पुर्गी?
हा, ठेवाय जा.
पॉलिसी नैवेद्य आपले काय लोकला बोलत बसतेच ग कॉलवर सारखं काम आहे म्हणतीच असं काय काय म्हत दिलं डायरेक्ट पुन्हा माली कोण आहे कोण आहे हम्मम असं ते पॉलिसीच सांगत होते ते ह सुकन्या योजना
का ओरढलीस तिला पोरगी आहे का
आ
मग काय म्हणता? आणि काय नाही.
लोकांच आता मिस्टर गेले आमचे बाहेर दुकानला.
होय.
हम्. ते मी आणल्या सांगितले, गार आईस्क्रीम आणाय सांगितले आईस्क्रीम.
बर बर बर.
हम्म आता जवळच दुकान आहे आमचं. म्हणजे आमचं म्हणजे शेजारांचे आहे.
मग
काय काय करायला कसला आवाज आला?
का नाही ते आपण लुडू खेळत बसला त्याचं गिऱ्हाईक केले दहा रुपयाचं.
हा.
हम्म. थांब थांब काळुदे काय आता जिरे आहे.
नको.
जिरा आहे, छोटेसे स्टी गाय दहा रुपयाचे. बोल, माझा हाय दहावाला.
आणि काय आहे?
लस्सी आहे तीस रुपयाचे.
नको. गार पाणी घेऊन या!
आ!
दहा पंधरा रुपायला आहे वाटत. आलो ना जाऊन.
तिकडून आणा! हो येतोय पाच मिनटात.
हम्म.
मग थम्सअप आणा, थम्सअप थम्सअप आणा. तिकड गेल्यावर, पाणी बॉटल नको, बर आना दहा रुपयची. आणा आणा आणा.
बरोबर.
मग थम्स अप आणणार का नाही?
आणतो की काय त्याला!
काय त्याला बर आना.
थम्सअप एक आणि पाणी बॉटल एक.
हा लकर या.
हा आलोय आलोय, हिथं आलोय आता हा अंबाबाई जवळ आलोय.
बरोबर
कळल का?
का दुर्गामाताच ते हे आहे ते मूर्ती.
हा स्पीड ब्रेक झाला का?
झालं झाल.
नवीन
हा तुमच जाई कोण.
त्यांना बोला आता माळासाहेबना
जरा गार द्या की पाणी बाटल एक द्या गार. दहा रुपय वाली
हाय की दहा वाला स्टिंग हाय की.
हा बोला.
होय करमना. हे कसल हाय. घाई.
माऊलीच
एकशे साठ रुपये अं एकशे साठ रुपये. पाणी बाॉटली अ पाणी बॉटल गार नाही.
येऊ का? हम. पैसेच केले नाही त ऑनला आता चाला फोन. हम. कावा
आलासा
होय.
राहुल गनानी होते राहुल, तिथलं ते फोन असतया माझं
मी तुम्हाला म्हटले न खाली खिशात खिशात घाला म्हणले तो फोन. असं ते काय कट केला असतां. त तुम्ही ऐकलं ना आता आठ साडे आठ नऊ नऊ झालेचय हम्म आलासा का तिथन?
हां अग माझ
होय. बबडी. थुक तीथच.